ये निघाली का आमची माऊ
हा माऊ आली ना.
माऊला काय येत नाही.
आत्ताच आले दोघ जन
बघा.
हा
हा हा आकाच्या चमक्या लगाता ह
नाही वो माझ सेन्सरये का
हा का हा काय काय करता मग
काही नाही टर्नर वाली दोनच लुक करून देणार आहेत तुम्हाला मग नऊवार वरचा आणि एक घागऱ्यावरचा
हा
आणि नववार शिवायला घेणारये काय रेडीमेड घेणारये
नाही नाही शिवायची नाही साडी याचीच घे नववारा डायरेक्ट रेडीमेड साडी आयतीच
हा
साडी पण घातल जाईल नंतर
साडी घेणार आणि त्याची नववार घालणार नाही
तिला बोलव ना आता तिन बोलवलेले एकदा ट्रायल ला तेव्हा
हम्
गुरुजीला काल सांगितलं होतं तर काय माहिती मम्मी काय म्हणती सांग बघ नाही आता
दोनदा हात केला आणतो आणतो म्हणत काय आणलं नाही आणलं काय माहिती
हा हम्म
काय करताय काही नाही बघा चालोय बस रे शेड वर जातंय घड्या पावा मग काय करताय
काही नाही मी पण बसलेले माऊ आले आत्ताच
हम्म
हम्म चाललं मेहंदी काढून दे म्हणती हे कर म्हणती बरं
लाबला का काय यांना किती मोठ लागलं रक्त निघू राहिलं काय केलं कोण त्यांनी असं
कोणाला
कासाला घासला का त्या असला ना त्या शेगडीला हा हा ते शेगडी च लागलं रक्त च निघतय
हा का
चालता चालता कोण बीन
आला होता दुपारी
काय म्हणले पाऊणे
काय म्हणणार हे काही नाही ऑफिस मध्ये होते
हम्म
काई प्लॅन बनवायचं आणि पाहुण्या सोबत लग्न झाल्या बरोबर फिरायला न्या म्हणा नाही तर नंतर कोण नाही नेत.
काय म्हटलं नाही बाबा जाऊ द्या
हा हा
फ्री वेडिंग करू फ्री वेडिंग करू म्हणे पण मग म्हटलं बघू आणखीन आता आणखीन नाही तयारीचं नाही ये बघू म्हटलं नंतर बादमध्ये करू नाही तर
हा हा
हा हा तेच हाय
असलं त्यांना सुट्टी आता उद्या राम नवमी आहे उद्या गुरुवारी पण शनिवार रविवार असली सुट्टी तर नाही राहणार पण ह्या शनिवार रविवारी सुट्टी
काय माहिती आत्ताच दोन तीन दिवस झालत रविवारीच गेले बघा संध्याकाळी हा त्यांच्या मामाच्या घरी केळवण होतं ना
हा का केलात मग केळवणचा व्हिडिओ
त्यांच त्यांच्या मामाच्या घरी केलं होत त्यांच केळवण
हां मग मामाच्याच घरचा व्हिडिओ केला होता का
हा मी त्या मनीषा दिदीच्या स्टेटसला बघितल होतं तसे फोटो पाठवले होते
हा आमचं चालू हे आम्हांला करणं हे एक दिवस बाई तुम्हांला टाईम असल्यावर म्हणलं भैय्याला बोलवन
जाऊद्या कुठं करत्यात
काय होऊ राहील व्हिडिओ साठी माया पोरीला आलीकी शी संडास बाथरूम पाहून तुमचं
हा
तिला म्हणस तुमचं संंडास कुढे येईन मला दाखवा आणि कसं येईन का येईन
हा का हम्
सकाळी पण ती माऊने फोन केला होता शीतल आंटी शी अशी बोलत होती जिजू काय करताय म्हणे काही नाही असं तस इतकं विचारित होती म्हटलं अग बळून दे तीची मांजर नेली शेतामध्ये ती म्हणती जीजुनीच नेली तुमच्या एंगेजमेंटच्या दिवशी चोरून
कोणाची माऊ म्हणताय तुम्ही
ती समोरची शीतल आंटी हे का
हा हा
हा
कितीक मोठी ती माऊ एवढीच आहे का
हा एवढीसी पण आशी बोलती तिला वाटलं कुंकाच्याच दिवशी मांजर हारली ना ती म्हणती जिजुनी मांजर चोरुन नेली आमची म्हटलं जिजुनी नाही नेली मामानी नेली म्हटलं आपल्या खेडीच्या.
हा का?
हा फोन फोन केला आता तिने मग मी मला म्हणते मी जिजूंशी बोले,
हा
आसं तस सांगत होती.
जिजूकडे आहे का नंबर?
हा.
जवळच्या आसन ती.
हम्म काय मंग केक खात होती म्हणे केक कापला म्हणे बडे होता शिवचा ना.
हा हा,
परवा त्यांचा बड्डे आहे सचिनचा.
मग काही तरी स्टेटस तरी ठेवलं का ह्यांनी?
नाही व इन न्स्टाला
हे बघितलंच नाही गाड्या
हा नसेल बघितलं तुम्ही? व्हाटसअपला नाही ठेवलं इंस्टा ला ठेवलं होत.
हा का?
हम्म
काय म्हणत्या म
काय नाही.
सचीनला विचारून घ्यायचं ना लग्न झाल्यावर किती दिवस ठेवशाल काय?
काय विचारलं नाही बाई.
नाही विचारलं थांबल तुझी दोन मिनट विचारायचं स गोड बोलून एखाद्या वेळेस फोन केला का मग
हा. तरी आसच बोलता बोलता म्हटलं तुला काही जास्त दिवस राहायचं नाही म्हण तिथ पण मग तरी पण म्हटलं माझ शेतात अजिबात करमत नाही म्हणल.
हा हा मंग आजून म्हणे सुदान मला करमतच नाही म्हण सवयच नाही म्हण आता ताई शेतात कधी जायची यायची?
माझी मावशीची मुलीची इथं पण गेले म्हण मला त तिथं तिच्या घरी बी जात नाही म्हनल अशी शेतात राहत्यात करमत नाही त्यात पुण्याला राहती तरू एकदा दोनदा गेले होते आसच तस आजूबाजून सगळं अंधार अंधार दिसतो ना?
हाव
हम्म तेवढं एक घर आहे आसं.
हा तुम्हाला सागत होती का काय म्हणताय मग? मंथली पेमेंट चांगली आसन कणी? सॉरी गं.
हा.
सांगीतलं तय का नाही?
पंचेचाळीस पर्यंत पडते ना हातात.
हा का बर आहे ना मग जावुदाय काही हे कटून ते पी. एफ, वगैरे कटून जॉईन कधी झाल काय माहित?
हम्म. काय माहित नाही एवढं काही बारापणंचित केलं नाही बाबा आपण.
ब.
हां.
आवाज आवाज
अजून काय करता मग?
काहीच नाही बघा, चालू एक एक एक सामान घरात ठेवनं.
हा, मावची चालू आहे पॅन्ट घालणं. मामा कोण, हम्म.
हम्म. माम मध्ये माला एकक लसण तेपणत मामल काय आलंच नाही.
हा तेव्हा आला तुम्ही जर आले असते त्याच्यासोबत तर.
मी त्यांना म्हणले ना आम्हाला येऊन द्या, म्हणलं ते लईच पेंगले, हा बी नाही अक्काला इशारऽ त होते, बेन लाकाला बोलल, बे त्यांना भला बोललं का.
मग आले असते दोन्ही घेऊन आले असते, काम म झालं असतं.
हा ना, मी म्हणलो त्या मग घरी जायसाठी पिशव्या काडल्या. मी लकीच नम ते बी घेऊ, आणि घरी पण जाऊ. तर ते पण ईकड निघले, निलात जाऊ दे मग अक्का म्हणे सागरला बोलवू.
हम्म.
हट शंका मझ आता आम्ही. घरी जायच्याच मार्गावर आहे, मी ईथुन गेले की लगेचऽ
तो जातो का नाही म्हणून,, हम्म. च्या पाणी.
हॅलो. मियाव
ह स्वयंपाक.
हे पणनाही करत बाई साडेचार पोळ्या पडलेले आहेत.
हम्म्म, बाकी आवरले कामं.
आवरले, आता काय.
हम्म...
बाकीचे काम हे पडेल ग, आमला हे करायचं आहे. कुरड्या करू म्हणलं, नवीन गव्हाच्या, मम्मी कडुन गहु आणू तुमच्या.
हा... हे भेटेन का मग तुम्हाला, कुरडायचा सॉर्या ते.
होका...
इथं मावशी य दळून पण देते कुड गहू.
गाव पण काय केले नाही, तास बर थामली् पनीर त क गिी लगग म्हणुन.
हा... हंं...
हो म्हटलं भाव न विचारता.
हा, मग वापस करू लागायला बी आल पाहिजे कोणी.
बाकी स आमित त्या म सारीका.
सात किलोचेच करून घेतो, तुम्हाला थोड्या एवढ्या लागत असन.
सात किलो उद्याच झाल्या मग.
हम्म...
मम्मी तरी दे ना मम्मीला, मुलीच्या सासून करून देलत ना, म कुरडयानी करून ना. मोनीथपन करून देत होती तिन ती म्माझं ते आर्धा डब्बा झाल्यावर.
हा आमच्या पण मागच्या वर्षीचे नाही किती मोठे केलंहोते ना. मग त्या मग ह्या वर्षी नक म्हटलं करायला उगच मग ते फेकून. खराब होत असं होतं.
पिवळ्यापडतात झाले दिवस.
आणि मग नंतर उठत पण नाही त्या चांगल्या तळल्या जात नाही ना अशा व्यवस्थित.
हम् ह.
गेली असेल ना आता हॉटेल बंद नाही.
हॅलो....
हा.
हॅलो. ! ल पाण्यात टाकता ते बटाट का तच करते धुंडेला.
नाही नाही पाण्यात टाकून देऊ ना, येत असलेत मग पाण्यात टाकून देऊ.
टाका बर मग तुम्ही मी हे करते घरी जाते.
येतय का म नक्की.?
हा हाे येते. आणि आहे काक्काबाई म्हणते नाही तर मग बटाटे द्या पा भैय्या पाशी पाटून.
अं पाणी आहे ना सकाळीच पाणी आलं होतं ना.
बरोबर.
पाणी आहे हा. पाणी आहे.
बर मी तुमच्या भावाला एक मिनिटं कॉल करून विचारते. काय म्हणते काय. नाही मग तुम्हाला रिटर्न कॉल करते.
बरं - बरं.
ह
हम्म.